हॅलो हा आपल्या किती मेन झाले होते आता?
ते बारा मिनिट झाली की कटते ऑटोमॅटिक.
नाही मगाशी एक कॉल केला मी बारा मिनिटचा बरोबर कडला फोन आणि जेव्हा सेकंड कॉल केला तर समथिंग तेरा मिनिट या चौदा मिनिट समथिंग झाले होते.
ठिक्काय!
ण आम्हाला बोयचं होतं पण मला थोडंसट काम आला आणि समोरच्या पर्सनना पण काम आलं तर मग म्हटलं ठीक आहे रे बाबा आपण उद्याला बोलू. अस झालं.
चालूच राहिती काही ना काही.
हा हा हा आणि मगा ते ग्रुप वर पण मेसेज दिला कोणतरी एक स्क्रीन शॉट शेअर केला अठरा मिनिट समथिंग झालंय म्हणून मी तीनशे आपले?
आपले.
तर ते को कोणी जरी तिथे कमेंट केली होती. स्वप्नील सर समथिंग आहेत वाटते त्यांचं नाव दिसला.
बस ते माझच ह माझाच होता म्हणलं माझंच होत ते.
अच्छा तुमचंच होतं का? मग त्यांनी कमेंट केली की जास्तीत जास्त तुम्ही बारा मिनिटं बोला बा त्याच्या व्यतिरिक्त नका घेऊ.
हा कट करानंतर बारा मिनटाच्या वरती.
हा हा
हम्म
तर मग मला त पटकन लक्षात आली तर म्हटलं नाही रे भावा कट करू दे आधी अरे नाही लागत भूपेन भाऊ तिथ पाणी नाही लागत ना वर कॅरी बॅग टाकली आहे. असं झालं पाणी यायला सुरू झालं आता बारीक बारीक सुरू झाला.
बाहेर पाणी यायला काय तिकड
हा आत्ता जस्ट चालू झालं मगाशी पण सेम चालू झाला पंधरा मिनिट पाच मिनिट आला जोरात. म्हणजे नॉर्मली पाणी. आणि जसं पाणी बंद झालं तसं ऊन निघाली तर पुन्हा उष्णता झाली इकडे.
हो का इकडे काही नाही कडकड होऊ नये आमच्या इकडे
आमच्या इकडे पण तेच एक हप्ता या्याला कंटिन्यू होऊनच आहे आणि आज म्हटलं पाणी येतय तर जोरात आणि गावात पाणी नाही मग अशी मी कळडीला गेलो होत तिकडे पूर्ण चिखलच चिखल होता रोडावर पाणी साचलेला होता हा. आणि इकडे काहीच नाही.
दादा मला त्याचच टेन्शन आहे ना ना तिकडे केरळ साईड ला पाणी जास्त पडते. हाय कने असं नाही वाटत पाहिजे की आपण जाऊन तिथं पाणीच चालू असं चांगलं बाहेर निघायला चान्स नाही असं
बरोबर बरोबर नाही तर थोडंच आहे सेफ्टी वगैरे मोबाईल साठी नाही आपलं कवर वगैरे ते नाहीत का नेकवालं कवर
हा ती वॉटरप्रूफ गळ्यात बांद्यायचंय ते
हां हां ते घेऊनच जायचं आणि शक्यतो म्हणजे म्हणजे असं शूज वगैरे जे आहेत ना शक्यतो तो म्हणजे म्हणजे पाणी याला नाही याला तरीही टेन्शन नाही.
आम्ही मस्त पैकी बूट सेम सेम ऑर्डर केले आहे कपडे सगळे
अरे अच्छा अच्छा कॉम्बो कॉम्बो आहे म्हणजे सगळा प्लॅनिंगचा. कॉम्बिनेशन जरुरी आहे आपल्याला
पण सेम सिम घेतले तर आम्ही असं पॅटर्न केले की एक दिवस हे घालायचे एक दिवस ते घालायचे असे
अच्छा अच्छा म्हणजे पूर्ण फुल प्लनिंग झाली आहे.
हा असच कायतरी.
बरोबर बरोबर
हम्म बघू आता काय होती मेन टाइमवर नाही तर मग पाण्यामुळे हे नाही होत
हा नाही तर नाही तर आपली स्लीपर तर राहतेच मनासोबत आपण ट्रॅव्हलिंगला गेलो होत नाही शूज तर मग स्लीपर जिंदाबाद आपलं तरच असंच राहतय.
हा हा
आणि मला नाही का नॉर्मली अस असं म्हणजे टू व्हीलर ट्रॅव्हलिंग करायला आवडते खूप कुठे पण
हो ना तिकडे आता विचार चालू आहे एकदा असले पाहिजे अवे्लेबल.
असेल म्हणा आता तुम्ही गुगल करून टाका आता तिथे जसं गेलाय ना नियर बाय गुगल करून टाकायचं म्हणजे ते बरोबर ऑप्शन सांगतात.
तिथे मुन्नार हिल स्टेशन हाय वगैरे अजुन दोन तीन जागा येतात. पिलरच चांगल्या अशा कुची
माझ्या फ्रेंडनी कमीत कमी पाच ते सहा प्लेसेस सांगितले ते बाय कारने गेले होते इथन
हा
आणि एक दोन आणि तिकडे एक तो सनसेटवाला पण व्हूव सांगितला तो म्हणजे आजूबाजूला चेत म्हणे पण मॅक्सिम लोकांना तो पलेस नाही माहिती आहे म्हणे.
हो ना सनसेटवाला तिथ मुव्हिच्या शूटिंग होतात ते साऊथ मधल्या खूप साऱ्या
मी त्याला विचारतो आणि तुम्हाला मग मेसेज करतो.
हा हो चालतय ना तसं चालू आहे आमचं पण एक एक जागा आहे शोधन.
हा हा आणि कसं आहे तिथे गेल्यानंतर नियर बाय गुगल करूनच टाकायचं किंवा आताच करायचं इथे इथे जायलो का नियर बाय मध्ये काय काय येतात ते मग प्लेस येऊन देतात बरोबर खाली.
हा बाकी तुम्ही नॉन व्हेज वगैरे खाता असता का.
हा हा, पण आता खूप हा चालते पण खूप कमी आता एक्सिडंट पासन खूप कमी गेला.
हा तिकडच नॉनव्हेज असते म्हणून कसं.
तिकडे नाही खात का.
नाही घरी वगैरे नाही समत आप. आपल्या पण तिकडं हे बाहेर वगैरे खातो मित्रांन वगैरे सोबत. हा घरी नाही जमत. पहिली पासूनच नाही जमतगिरी हा हा
माझे पण एक दोन फ्रेंड आहे की त्यांचे जमत नाही म्हणजे त्यांच्या घरी खातात पण ते लोक नाही खातात
घरी मम्मी वगैरे असं यायला जमत नाही बस एवढा विषयच
अच्छा अच्छा अच्छा नाही आमच्या इकडे सगळेच लोक खातात
हो का
हा
नाही एरिया टू एरिया पण डिपेंड करते बरं आमच्या इकडे कसं आहे हा
आता मी रिसेंट हा आता मी नाही का दोन दोन दोन हजार चोवीस ला पण गेलो होतो सुरत ला
हा हा
अ तिथे नाही का नॉनव्हेज नाही खात आणि जर तू तिथे खातात नॉनव्हेज तर तोरीगडी ेंड करते का म्हणजे त सराउंिंग आहे ति ते एरिया तेवढ्याच लोक म्हणजे फक्त आणि मॅक्झिमम ठिकाणी जसं प्लट फ्लॅटच आहे तिकडे सगळीकडे तर तिथे आधीच नवट जस आपण रेंडोवर किंवा घेतलं त्यात ते फॉमेतेण नन्हेज इथे कोणी खाऊ नये म्हणून सगळं करावं लागते इथे असं आहे
साऊथ साईड ला गेलो का नाही तिकड तर म्हणजे नॉनव्हेज असं फिक्स परमानंटच असत ते असं
हा त्यांचे ते म्हणजे लोकल झालं जसे आपल्या इकडे लैलामंद लोकल आहे
होा ना
तस त त्यांचं आहे लैला म्हजे म्हणजे समजलं ना व वन्यालु
आं
वांगी आलू वांगी आलू आपल्याकडे ते कॉमन आहे ना
वाांग्या अल्लू
हा तर मी त्यांचं नावच पाडलंय
ह
लई लामज नू कॉमन आहे म्हणजे कुठे पण कुठे पण प्रोग्राम गले तरला म्हणजे पैसेच पाहिजे
हा हा आणि ते हे पण असत आपल्या इकडे आमच्या इकडे समजा आता काशीफळ वगैरे असते हम्म लग्न वगैरे काय अस लग्नात नाही जेवण असलं कुठं समजा नॉर्मल
हा
तर काशी पळची भाजी असते वांगा असते आणि आलू असते बस ही भाजी मेन राहत त्या
काडी अ म्हणजे कोणतं काशी फळ म्हणजे काय असते
अ ते मोठ्या मोठं फळ आहेह ते बघा असं बिया असत तिच्यामध्येध छोट्या छोट्या लाल कलरचं असते अधरून लाल नाही असं लालिश कलरचं थोडं ऑरेंज टाइप कलरचा असतेठ मोठा फळ राहते एकदम
मला पाठवाल बरं कधी म्हणजे फंक्शन मध्ये वगैरे गेले तुम्ही तर मला एक फोटो सेंड करा हा काशीफड आणि ते तो जो मेन्यू राहते ना त्याची पण मला फेटो फोटो पाठवाते
नाही एकदम स्पायसी खातात आमच्या इकडे असे स्पायसी खातात खतरनाक
हम्म म्हणजे नाकातून पाणी निघालायच पाहिजे
हा बस बस बस तस साऊथ आपलं साऊथ म्हणाल आम दरबत या सासाठीच फेमस आहे या साईडचं नागपूर हा तेीच खातो आम्ही एकदम तेीच
आता माझ्या इकडे सगळे म्हणजे माझी फॅमिली पूर्ण भंडाऱ्यापा तिकडेच इकडे फक्त आमहीग इडे् फॅमिली आहे म्हजे मावशी वगैरे नाही का मावशी मामा वगैरे पण तेवढे म्हणजे मी प पप्पची फॅमिलीला ओळखत नाही फक्त मम्मीचे आणि पप्पांचे मामा म्हणजे आत्या बहिणी वगैरेच त्यांना ओळखतो बाकी खूप कमी.
हा म्हणजे लक्ष नाही का सध्या म्हणजे तिच्यामूळ का ऍक्सिडेंट वगैरे मूळ का?
नाही नाही आधीपासून मज जाण येणं म्हणजे मी बाहेरच राहिलो ना आधी अ लहानपणी बसून मामाकडेच राहिलो मोद्याला मी. नागपूरच्या वळेस आहे ते तालुका आहे ते तिथे शिकलो सेव्हन पर्यंत. मग सेव्हनथ नंतर गावी आलो इकडे बारावी पर्यंत शिकलो नंतर पूरला आयटीआय केला दोन इयर गव्हर्नमेंट मध्ये. अ तिथे राहिलो मग पुन्हा तिरोडाला केलं. पुन्हा घरी आलो मग पुन्हा नागपूरला ऍडमिशन गेली आणि मग पॉलिटेक्निक मध्ये आणि मग पी जी वायसीएम मधन काढला. तुमसर वरून असं झालं.
बापरे म्हणजे एज्युकेशन चांगलंच फार केलेलं आहे म्हणजे असं.
हा.
आयटीआय माझा पण वि चार चालू फील्ड कोणची घेऊ बर त्याच्यात?
इलेक्ट्रिकल बेस्टआय. इलेक्ट्रिकल किंवा इलेक्ट्रिक किंवा पीटर पीटर पण जमते ना?
हा फॅक्टरी वगैरे मध्ये फिटर जास्त मला वाटते हे दे
हा फि फिटर फिटर म्हणजे कॉमन आहे फिटर आणि इलेक्ट्रिशियन या दोनच फील्ड चांगल्या
हा बाकी मण त्या नॉर्मल झाल्या.
मग नॉर्मल आहे सगळं त्याच्यामध्ये पण आता मॅक्झिमम लोक इले इलेक्ट्रिशियन आणि इलेक्ट्रिकल मध्ये खूप हे आहे. इलेक्ट्रॉनिक सॉरी इलेक्ट्रॉनिक इलेक्ट्रॉनिक
ते समजा
मॅक्झिमम लोकांना म्हणजे ते थोडा समजत नाही. आता काही काही लोक इलेक्ट्रिशियन च्या नावाने इलेक्ट्रॉनिक्स मध्ये ऍडमिशन करून टाकली आहे. एक माझ्या साईडच्याच मुलगा शूट आहे तो माझ्यापेक्षा जस्ट आता एटीन एटीन हो ट्वेंटी ट्वेंटी पकडा किंवा ट्वेंटी वन कंप्लेंट व्हायचे पण असेल त्याला आता.
अच्छा.
अस त्याला गोयाला तेव्हा इलेक्ट्रिकल मिळाला होता त्यांनी केलं नाही जवळ होते म्हणून तुमसर मध्ये गेला तर आता तो त्याला वाटत आहे कुठे नाही कुठे मी गलत केलं वावन
हा इलेक्ट्रिशियनच कस नॉर्मल पण आपण काम करू शकतो. तो ना आपण शिकल्याच्या नंतर हा एम्स हां. एम एस सी बी मध्ये तर एम एसी बी इलेक्ट्रिटिशियनच चला दुसरं तर फिटर वगैरे नाही करू शकत नाही त्याला?
नाही खूप कमी ते जर मेंटेनन्सच्या कामाला आलं तेव्हाच.
बर बर बाकी आयटीएचा फायदा खूप होती कंपन्या वगैरेमध्ये
हा प्लस पॉइंट
हॅलो आवाज गेला वाटते. कलो!